हॅलो हॅलो हा चालतय आणि काय हावरलंयस ना
होय होय होय नाही नाही नाही दुपारी नाही गोप
ह हा आम्ही पण नाही झोपत काय नाही बघा देवत
होम
काय असं औरुस पर्यंत दोन आडीच होतय मग तिथलं काय झोप पण लागत नाही आणि झोपत पण नाही
हो अ ह काय नात वगैरे असेल मग दुपारी जेवायला मिळतोय म्हणलं
हो सकाळी नाश्ता असतोय की सकाळी नाश्ता करूनच मग बाकीच मग स् धुनतन वगैरे आवरून सगळं मग नंतर स्वयंपाक ब स्वय स्वंपाक कस अकराच्या पुढे स्वयंपाक
हा हा
ह आणि काय मी जरा इकड मुंबईला फिला आले आहे मग त्याबद्दल ज थोड म्हणजे मेन पॉईंट आहे त्याड णे म्हे मी जे जे बघितले ते तुम्हाला सांग
हा हा होय होय एक पाच मिनिटात आले हॅलो हा बोला की हा बोला की हा सांगा की ऐ
हा मग इथ म्हणजे सुट्टीला मी म्हणजे असं चार दिवस मुली म्हणजे म्हणजे माझी मुलगी मुंबईलाच असत्या म्हणजे मी मुली तिकड म्हणजे एक आठ पंधरा दिवस राहिले मग तिथ आम्ही म्हे सगळं हे करून म्हणजे जिथलं इथलं ज जे बघण्यासारखं आहे ते सगळं मला आम्हाला दाखवले म्हणजे मुंबईत कस गेट ऑफ इंडिया
हा हा हा गेट वे ऑफ इंडिया हा हा हा ताज होॉटेल हा हा
तेल आणि सिद्धिविनायक गणपतीचं म मंदिर परत हे मरेंडा आहे असं ते बघितित ते एक पॉईंट भेटलं म्हणजे एक, दोन, तीन पॉईंट आम्ही बघितलं. जुई बीच
हा हा जुहू बीच.
हा जुई बी च परत तिथ स्टार लोकांच हिरो हाईत तेे बच्चन अ बच्चन किंवा हे बाकीचे हिरो, हिरॉईन नाहीत पी पिचर मधले.
हा हा हा
जरा घर आम्ही जरा बघितलं परत हा
होया काय हा हा.
अ बाहेरन बाहेरनच आम्हाला बघायला मिळालंय आत काय एंट्री नसत्या. पण बाहेरन हे ह्या हिरोईन असं बच्चनचा आ व्हील बंगला.
हा हा हा
ह हा असं वेगवेगळं धर्म
म्हणजेच एक लाईन लाच आहेत का सगळ्यांची घर
होय जर जुई बीचला जर भरपूर आहेत गर दी भरपूर असत्या आपण जुई बिचला कस ते सगळं बघण्यासारखं बीच वर पण फिरतात. आणि ते हिरो, हिरोईनचं पण घर सगळं ते जुई बीचकडच त्याच ह्याला लाय आहेत जास्तीत जास्त. म्हणजे भरपूर आणि ते बाहेर ते नसतील पण इथ तरी एक अ एक अ सात, आठ तरी हिरो, हिरोईनच आम्हाला म्हणजे भे बघायला मिळालं.
मिळा
मिळालं हा म्हणजे बाहेरून बंगले त्यांचे बघितले. ह्याच अ म्हणजे अ शारुख खान अ हेमा मालिनी झालंस तर ह होय आणि अनिल कपूर, धर्मेंदर यांची ती जी बंगले आहेत कनी ते आम्हाला बाहेरूनदर देवानंद. अ आणि अबिता बच्चन. असं आम्हाला म्हणजे दाखवलं नई, बाहेरूनच आम्हाला मग ते बघून जरा बीचवर जाऊन फिरून आलं. ते परत ते तिकडचं झालं. परत मरेंडायला आम्ही बघून आणि परत फिरून इकड आमची मुलगी जिथ राहत्या तिथ उरण बीच म्हणून आहे. हा हा उरन बी च म्हणून आहे मग तिथ त्या बीच मधे जाऊन जरा फिरून वगेरे समुद्रात जाऊन जरा मजा करून पाण्यात जाऊन आलं. होय समुद्राचा लाटा एकदम मोठ होय होय खायला तिथं सगळं दुकानं असत तात की स्टॉल लावलेलं असतात अ बर्गर, पिझ् झा, रोल रोलच ते काय असत कि सँडविच. वगैरे पाणीपुरी, भेल वगैरे हे सगळं खायाला असत ते कड बीच मधे हा मग अ आम्ही गेल तर आम्ही म्हणजे भरपूर एनजॉ एन्जॉय केलं हह. हो लीकड मी पण पंधरा दिवस होते त्यामुळं सगळं बघून, फिरून, खाऊन सगळ देवाचं पण करून सगळं म्हण जे हे करून आलं.
हा सिद्धिविनायक मंदिरात अ नव्हे सिद्धिविनायक मंदिरात गर्दी भरपूर अस
होय भरपूर आम्हाला रांगेत उभारायला लागलं दर्शनासाठी. आणि तिथं कसं आहे त्याची वैशिष्ट्य असं आहे की त्या मंदिरात. आपण जे घेऊन जातो ते त्यांनी तिथं ठेवूनच घेत नाहीत. हराठी आणि असं कसा खडीसाखर वगैरे आम्ही घेत नारळ घेतलं तरी पण देवाच्या पायाला लावतात आणि परत आणि ते आम्हाला परत देतात. ते म्हणजे किती नारळ कसा हाय ती तर पन्नास रुपयाला एक नारळ भेटतो. मग त्यावेळी आता तरी ऐंशी रुपयाला आहे. त्यावेळी मी गेलते त्यावेळी मग पन्नास ला भेटल होत मग आता सध्या नारळाचं दर वाढलंय आता सगळंच म्हणजे नारळ ते हे ते न असं मिळून सगळं घेतलं की चारशे रुपये असं हार हराटीचा हार व चारशे पाचशे रुपये पर्यंत असं ते हे भेटत होय भरपूर महाग आहे आणि ते फक त्यांनी देव त्यांनी पुजारी पण घेत नाहीत. आणि त्यांनी हे पण करत नाहीत. देवापुढ असं दाखवतात आणि हे घ्या तुमचं म्हणून परत देतात.
होय काय ह्ह्ह्ह
घेऊन यायचं मग ते काय घरी आणायचं नाही. तर तिथच तिथं ठेवायचं हे करायचं ते परत घरी आणून इथं तिथं टाकण्यापेक्षा तिथंच ठे वुन आलेलं बरं मग तेथ बाहेर स्टॉल तेन लावल असत आणी बसलेलं असत कि त्यांना द्यायचं आणि यायचं काय करायचं अ
मग तिथ काय प्रसाद मिळतो. सिद्धिविनायक मंदिरमध्ये
अ प्रसाद तिथं लाडूचा प्रसाद आहे. बुंदी लाडू हा बुंदीचा लाडूचा प्रसाद आहे. तो भेटतो प्रसाद देतात. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही नाहीतरी अ ह्याला अ उरण बीचमध्ये आलत उरण बीचमध्ये पाहू बघून आणि मॉलमध्ये मॉल मध्ये म्हणजे सयाम स्ड स्वीडम म स्वीड मॉ मॉल म्हण एवढं मोठ मोहौल आहे माल आहे ते ते बघवण्याच डोळ फिरत. कं कि म्हणजे आपली आपल्याकडचं वेगळं आणि तिकडचं वेगळं होय इथ हम्म सगळ्या सगळ्या प्रकारचे कपडे पण एकदम हाय क्वालिटीच तिथं जर खरेदी कराय ते असली तर दोन हजारच्या पुढच आत म्हणजे आत हजारच्या आत काही नाय आहे छोट काय तर भेटत पण ण-ण कपडे ड्रेस घ्यायच असल की दोन हजारच्या पुढेच सगळ हा मोटा लाई मोटा मॉल आहे. आणि छान आहे सगळं तिथं म्हणजे असं बघण्यासारखं जरा डेकोरेशन वगैरे तसं खी ह अस हेच छान वाटतय तिथे जरा
हा हा
अ-अ स्वीड मॉल म्हणून आहे. ह म तेच ते जरा बघुून
आपल्यापेक्षा आम आपल्या इकडच्या पेक्षा तिकड खाण्याच्या वस्तू तेन महागच
हो सगळं माहागच आहे आपल्यापेक्षा पण इकडं महागच आहे भरपूर महाग आहे मी परत कस इथ दळायला गेलो. आ रे ते आमच्याकडं ज्वारी कसं चार रुपये किलोने दळून देत्यात पण हित तर दहा रुपये किलो नं दळून देतात.
होय हा-हा
मग ते दहा रुपये किलो ना तर तांदळाचं दर वेगळं गव्हाचं दर वेगळं ज्वारीच दर वेद असं वेगवेगळा दर ठेवला त ज्वारीचं दहा आहे आणि तांदळाच नी अ ह्याचं गव्हाचं सात, सात रुपये किलो ठेवल्यात एवढा आणि आपल्यासारखं म्हणजे पीठ जरा बारीक नाही देत, भेटत नाही ज नकळत मोठं, मोठं असं असतय पीठ एकदम पीठ असं बारीक करून दळून देत नाही, म्हणजे लई पण असं त्यांनी बारीक करत नाहीत आणि लय पण असं मोठं ठेवत मडियम मध्ये ठेवतात पीठ, मधल्यामध्ये ठेवतात अ, आणि भाज्या पण भरपूर महाग आहेत इकडं आपल्याकड सारखी वांगी बीगी काय भेटत नाय हीत, व्हय नाही आपल्या कसं काट वांगी, कुर्चीची वांगी कसं भेटतात, तसं इथं नाही भेटत तर फक्त असं ल काळी वांगी जास्त असतात.
हा, हा, हा ते हॆच्या हा
दुधी भोपळा भरपूर भेटतो झालच तर काळी वांगी भरपूर असतात. वंचित असतात खुर्चीच पण कुठं तरी, अससं चुकूनच क्वचितच असतात, हा त्यामुळं, काय असं, म्हणजे हे होत नाही नाही आपल्यासारखं नाही, आणि हे कसं दमट आहेत. दमट आहे, हवामान दमट आहे परत आता पावसाळा पाऊस चालू झाला तर असं, रात्री पण आणि दिवसा पण असं धो, धो, धो पाऊस भरपूर पडत एवढं पडतो की बघायलाच नको, असं कधी जर राप, राप असं इथ जे पाऊस पडतय, असं जर आपल्याकडे आता तीन चार दिवस दिवस असं पडायलाय तो पाऊस, जर आपल्याकडे पडावा, तर महापूर आला असता आपल्याक इकडं एवढा पाऊस आहे इकडं, व्हय, व्हय, हा मी शनिवारी आले, शनिवारीपासन जे रविवारपासन पाऊस चालू झाला, रविवारी थोडा होता, मग सोमवारीपासून जे चालू आहे एक टाक, रात्रभर बण दिवसा भरपूर पाऊस झालाय, पाणी पाणीच झालंय सगळं.
व्हय
असं होय दहा मिनटं झालं की चा बाद, बाद, बाद, बाद पडतंय, असं परत ते लांबच जरा, आमचं कस राहणं, इकडं उरणमध्ये आहे त्यामुळे जर कडेच जरा मुद्र जवळ हाय इथं
हा, हा, हा
असं पूर्ण धूर, धूर, पावसानं असं धूर गाठल्यासारखं, असं एवढं दिस पाऊस दिसत म्हणजे बिल्डिंग, असं घरचं असं दिसत नाही, असं एवढा पाऊस पडतो.
हो म्हणजे उन्हाळ्यात बी तुम्ही बीचच्या जवळ राहत त्यामुळं उन्हाळ्यात उकाडा भरपूर असेल, पावसाळ्यात पाऊस भरपूर, आणि थंडी पण थंडी भरपूर, तीन ऋतू सगळे तुम्हाला अनुभवाय मिळत असतील.
हा, लई थंडीत पण भरपूर थंडी आणि उन्हाळ्यात पण भरपूर ऊन, आणि आता पावसाळ्यात पण पावसाळा भरपूर आहे. सगळंच, सगळंच म्हणजे जास्त जास्त जाय जवळच अ समुद्र जवळ असल्यामुळं, क नई हा, हा
हा, चालतय, चालतय, करते परत, एक दहा पंधरा मिनट बोलूयात परत
बर, बर चालतय, चालतय हा ठेव